इ स करत
हा का? जेवला का तू? काही नाही? घे बसलेलो. अछ नाकी मजिद
हा
हाव का, ऊस वगैरे पडला का तिकडं?
हो
हम्म
तुमच्या ह्
बुगलाारी ते ते खायला गेलं ना आपलं
हो
हे खायला घेवून ये म्हंटलं.
हम् घेऊन ये ना
जावला करू हम्
हो ना बाटात
ते जरी खातं वाटतं
नाही.
हज ते
तुझा आवाज येतोय तू काहीतरी खातोय वाटत
हम्म म मा हबवा
काय का बाय
मरमरा
मरमरा
हो
म्हणजे काय असत ते
त्यानीकरवेपर्स
कााय
तूडा रे
केव गरीबन
हा तेच
त्याच नंतर कोण होत त हिवाळ्यामध्ये ग तुम्ही इतका लवकर का बनवला
तू इथत आणला रे दुकानातून
हो का
हम
माग तेस् म्हणालातक्यालाोकर कस काले
हुं हुं मामाच्या गावाला गेला होता
कोण तो मी का
हुं
गेलो होतो ना
काय केला म?
काही नाही ब आज गेलो तिकड फिरायल थोडंफार शेतात गेलो आणि आंबे बिबे खाल्ले ते हवा म्हस उंडाई या
आंबे वगैरे भरपूर आता.
हा आंबे आणि ते जांभळं अस ना ते जांभळं
हम्म.
जेवण खूप हे तिकडं.
त्यामुळं
हो मी तुला पार्सल आणार होतो पण मग काय येते माझ्या लक्षात नाही राहील मी येऊन गेलो
काय काय?
लक्षात नाही राहिल
आनायचे ना म.
भावा लक्ष्यात आजून रहित आणणार होतो मी तुला एकसे एक टक्का आणणार होतो
माय मित्र म्हणाल्यावर वर आंब
तीन मिनिट
हम्म.
काय नाही
तांबड आवडत म्हटलं मला
मी गावाहून तुझं ते आता पेपर निघलाय आर्मीचा तर तुमच ग्राउंड कुठे राहणार आहे?
ग्राउंड समोर निघालं रे अरे म्हणलं माया मित्र काय
मामाच्या घरी काही नाही बास काही नाही. ठीक आहे आपण बोर होतय लई.
कसं काय?
ते लाग यार ब
हुं, हुं.
पोरं सोड तिकडं मुली याल्यात म्हण मला
नाही रे मी तीन चार वर्षात नाही
काऊन?
अभ्यास चालू हे ना.
जायचं रे बाबा एन्जॉय म्हणून.
अभ्यास वगैरे जाऊदे म्हणलं त्यामुळं नाही होत आणि माग गेलो होतो चार वर्षापूर्वी
हा तो ते पण म्हणं खरं आहे पण
अरे त्यांच्या कुटुंबामध्ये भांडण चालूच राहता. ते मामा एक दारू पितो तिचं लई आवघड आहे
काय झालत?
मामा दारू पितो म भांडण वगैरे होता अस त्यांच्या कुटुंबामध्ये आण ते एक काका म्हणजे त्यांच कुटुंब जे आहे ना ते अजून पण म्हणजे एक त्र राहतात आणि त्यामुळ म वादेवाद वगैरे जास्त होतात हुं. हम
हो का
ह मत रा
होत ते ते
हम्म
की मस्त म मज का
हा वाची तब्येत वगैरे बरोबर आहे बोल ना
हो त्या आपल्या त्या शातजी बर आहे का
हा
हॅलो ते आपल्या जी बरे आहे ना
हा ना बरं
अ ह
हा हा बरं आहे ना
तेचेत काहीतरी चालत म्हणी काहीतरी भीमा चालते म्हणी त
हालें तब्बेत फड दबद
ड होत का
हम् हम
हो त
बाकी्याजून
आणि ते आपले ते नाही का भाऊ नाही का अनिल भाऊ ते ते तशी
दाखली त्यांच्या पूर्ण घच उड
इटकलेद रेतीनी विचारतय मिचला
वा
अ ते काय चालू ते याचं बरं आहे का काय
ह टॅक्टरचे ह्ते बरोबर बरीच
मला माहिती ते टकले आहे ट्रॅक्टर घेतलं म्हण नता
हा
ते तर सांगत हो त्या मी नवत राल हज रुप कामली व उपनर
हा का अरे ते ते म्हणत होते तुम्ही बाराशे रुपये करोटे घेतय म्हणे मला समाार बाराशे नस लावलेला आहे तुझ्या बाप्पाांनी तुे पप्पा सांगणार होते मला
अ येरण मि चला
अरे तिजवाडीील तमसा बून
नाही रे सतराशे रुपये एक करतले आमच्याकडं बरोबर
नाही रे म इथरयगला
हो
मी ऐकलं ना भाऊ मला सांगितलं तुझेवटलाने तझ्या वडलांनी बर तवड एक फोटो कशी लागते तुम्हाला
तू माझा मित्र आहे म्हणून तुला बर का तू माझा मित्र आहे म्हणून तुला स
तु भट होता मित्र मथ मला माशवर
मी तुझा मित्र आहे म्हणून तुला सतराशे रुपयाात लावायला लावलो मी. नाही तर बाकीच्याला लावून मी जास्त जास्त लावतो आणि
पाचशे रुपयात लावून टाक मग.
हह
मय इतर जण अ असुभूत असोवा
सतराशे रुपये मधून पाचशे कमी करून टाका मग जाऊ दे. पाचशे आणि चारशे कमी होईल.
बराशे. बाराशेच होतय रे.
नाही बावीसशे रुपये.
कमी म्हडला ना तू
आ
पणच
सतराशे रुपयेमधी तूला सांगू का पंधराशे रुपये लोक करू आपण तो.
हो का.
हा
ठीक आहे ना बार मी बगु.
तू आता काय खातोय.
बिस्कीट खातोय पा
हा बिस्कीट खातोय का
हम् भूक लागलि रे रात्री जेवण झालं पण. म्हणलं फ्रेंच करेंच खाव काही तर गोड वगैरे.
तुझ्याकडे तर पैसे नव्हते ना.
माझ्या बहिणीच खल.
चोरून खाल्ला का कस खाल
हम्म तिला मागितल्या मागितल्या देते मला.
हो का.
हम्म
तुला मजाक वाटते काय.
आं
मजाक वाटते तुला.
नाही रे बाबा.
मग.
असं मला वाट कस खाल आसल बा.
ह कधी कधी नाही देत पण म आज दिलं.
तुला तर देत नाही न कधी.
आज दि आजदिलं ना मग.
हो का.
हम्
बाकी मग जेवण मस्त पाैकी.
हम
जेवन बिवन ओके चालूहाय ना.
हम्म.
चालना मग बाई ठेवू का.
बर तती नाही